वरतून येतो सर्वरचा.
त्याच्यामुळे नाही येत काही वेळेस लेट होतो.
हम्म, बटाटेवडे केले का रे काल?
आं.
बटाटेवडे केेले काल?
नाही. आलू वडा केला, आलू वडा.
हा होयच होय आलू वडा.
आलू वडा घ्या आलू वडा.
काय काय, काय, काय काय टाकलं होतय?
हम, तर. बटाट्यात हिरवी मिरची, कडीपत्ता, कोथंबीर. हलदी, मीट. अंडा बिर्याणी खाल्लेली अंडा बिर्याणी.
कधी आज?
काल.
हा काल अंडा बिर्याणी खाल्ली. हो अंडा बिर्याणी मजा हाय मग काय तुमची.
अंडा बिर्याणी खाल्ली आम्ही रात्री. आज उळद आज भिसळडाळीची आमटी खाल्ली.
हा का.
हम्म आज भेसळडाळीची आमटी खाल्ली. वरण, भात इंद्रायणीचा, पोळी, चटणी हम्म. तुम्ही खा वडे वडापाव अन्, हे अन्, ते घरचं जेवण नको तुम्हांला.
अरे चटणी लइ मस्त, होती आज महिती का वडापाव बरोबर.
आम्हाला प दयान सन वडापाव. आम्हालाही घेऊन यायचं आम्ही आले की मग.
तुम्हाला उदया परवा आणीन वडापाव.
हम्म वडे खायचे आणि घरी स्वयंपाक केलेला. तसच ठेवायचं घरी खायचंच नाही.
मस्त उदया पाणीपुरी कर मग.
हा उदया पाणीपुरी.
तिखट पाणी वेगळं, गोड पाणी वेगळं, हर बरे आणि रगडा, करनार हे का रगडा,
ह वाटाणे भिजवून विधवेणे पाढरे नी ते हीरवे
हा हे का ववे ना
पार देवाली टाकू
ब पांढर
पुऱ्या आहे का घरी संपल्या होत्या मागेच ना, तळल्या होत्या ना,
नाही मैद्याच्या कर ना, मैद्याच्या मा च ला.
पापड्या तु शनिवारी करू. तुम्ही सुट्टी, असती तुम्ही घरी असले की मग करताय.
होय बा.
हम्म काय शवूक शवू करू देत नाही काही नाही, त्याची चिडचिड होती. तो त्रास देतो रडरड करतो. त्याच्यापेक्षा शनिवारी करता येईल तुम्ही घरी असले की
चालतय चालतय.
दोन्ही तीनही टाईम. खाता येत सुट्टतेच्या दिवस
ओके ओके.
हम्म.
शनवारी कारा मग
राजा तैल कॉल नाही झाला मगशी, येन आता मला बरं झालं रीकाम आहे
ते पावा लागत ते नंतर सांगत.
ते तुम्ही गळबळ घोटाळे करून ठेवता आणि तुमचा मोबाईलला ते तुम्हालाच हँडल होतं ती तुम्ही मुद्दामपणा करून ठेवीता
नाही नाही अ कस नसते ते ते नेटवर्क प्रॉब्लेम असते आता वायफाय चालू केल्यामुळे वायफा चालू केल्यावर बराबर चालू होते ते
मग तेव्हा केला असता चालू करून दिलं असत तेव्हा जास्त नस्त झाल
तेव्हाही केलता तेव्हा केला होता आणि पण नाही झाला पहिल
हम्म आतावाला केला नाही. हा आज विशालचे दुकान बराच वेळ चालू आहे.
आज घरी नाश्ता करून आलो
लागेल चालू नसते
हम्
त्याला म्हणायचं ना परत एक दोनदा डब्यांंत
आणि त्या इकडे गेलोच नाही मी आता उद्या जाइल बहुतेक
नाही करायच गावातून आल नाही सेल नाही लागू राहिले सेल लागले कि ते परवडत सेल रीकाम आहे मग एक दोनदा वीस रुपय चाळीस रुपय वाला सेल आले त्या विचार आलंच नाही आपण घोडेकर म्हणात
हम्
तसे शेल पाहिजे. मग काही नाही टेन्शन नाही. मग तस सेल मधून आणता येत ह हम् चालेल हो मग काय बोलण्याची वारी आहे. तर तुमचं मग काय, ठेवा मग. दोन पाच मिनटं बोर होऊन जातात तुम्ही, हाय कणी